हॅलो
एक आवाज
हा अला बोल
काय करायलास झाला नाही स्वयंकते?
काय नाही बा आता स्वयंपाक केलं गरम झालेलंय म्हून बाहेरून बसल.
तेच म्हटलं ह आवरलं असेल बहुतेक म्हटलं लवकरच करतई. बघ तर फोन लावून
साडेसात पावन आठ पर्यंत आवरते येऊ जरा बाहेर बसते वाऱ्याला काल पण रात्री फोन करणार होतो आणि मग गेलो फिरायला जरा मग तिकडनं येऊपर्यंत ुरवा लागली रडायला.
लढायलागले म्हणे कुठ तिला सोडून घेत.
सोडून गेलतो नाही अगलाय चिटकते जरा सवय मोडायचं म्हणालय
सोडू नय की मम्मीकडे जाऊन. म तर तूर
तशी राहत्यांत ओ एक दोन दिवस मी राहिलो तरी तिला इथं कोण सांभाळणार नाही.
नाही तिथं तिथं मम्मीकडे सोडायचं ना.
मम्मीकडे तिथं पोरं नाही त खेळायला मग दिवसभर मम्मी जा फोन घेऊन बसते.
हम्म
फोनच्या आहारीे जाते मलाच हम्म.
बरोबर.
आज गेल तरो जरा नदीवर असत जरा फेरपट. का मारून जेवन आलो सगळ्या बायकाजऊन.
असंच.
हमं.
असंच गेलता का?
होय असंच जातय जरा कंटाळाआला आणि सगळ्यांना उठतंय एकदमच. चालम्हणते ना जोर जोया.
राय
मंदिरात जाऊन जरा पाया पडून त्यांनी जेऊन यायचं.
पाणवर्ती
बर थोडाच वेळ जातोय.
तू पण घ्यायचा की कॉल ह्याच्यावरून लाव की कोणाला कोणाला तर कॉल.
अगं ते नाहीच आहे माझ्यात चालू मग त्यासाठीच तर तुला सांगालोय ना.
सांगते थोडत ना कारण की म्हणजे तुला. तुला आता जर मी केलं तर तुला ऐंशी रुपय तर भटताातच. पण तू आणि परत कुणा तर लावलीस तरी तुला पण शंभर रुपये भेटतील.
अरे पण ते कसं करायचं ते कुठं माहिती आहे आणि मला टास्क नाही आलात.
हा ते हा ते टास्क घ्यायला पाहिजे सोड.
हा म्हणून तर ग बसले ना हम्म. मला तो टास्क पण नाही आला फक्त ह्याचा तेवढा झालाय ना यो. आपलं ट्रान्स्क्राईबच मराठी ट्रान्सक्रीप्शन.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
ते पण चार दिवस केलो बाराच काहीत झालं मग एक दोन दिवस आता गॅप काढलो.
म्हटलं हिला फोन लावून एकदम. कन्फर्म करून घ्या नाहीतर थोड्या वेळाने फोन घेऊन ट्रान्स्क्राॅब करत बसायचं.
नाही त्याचं पण कर तू असं काही नाही की येणार नाही असं. त्याच येईल अ तुला मी ते हे दिल तर बघते ते अ एक लिंक सेंड केली माहिती का मधी?
लिंक वर्णच की केलो.
ते लिंक त्यामध्ये ॉर्म पण भरायच होत. अ.
भरलो की भरल्यावर ते सेंट म्हणून आलं आणि नंत
ह ते ग्रुपला ऍड करून म्हणजे कोणा कोणाला टास्क पाठवायचा आहे ते न तुम्ही पाठवणार ग असा ममी अनेकदा सांगतो त्यांना की असं हॅलो ह्या नंबरला ऍड करा आणि अ टास्क त्यांना आलेले नाही म्हणून, मी परत एकदा सांगतो बघ काय होते.
बघ घरात चौकशी कर आणि ते नाहीे आपलं म्हणजे, अय ट्रान्स्क्रायपस त्यांनी लिहिलेला पाठवतात बघ. ते ओके असलं तर ओेच दाबायचं ना, सबमिटच करायचं ना, डायरेक्ट
हॅलो हॅलो.
हॅलो आवाज आलाय ना,
हा आला आला बोल.
त्याच रूल्स मी पाठवलेय ना, तुला
पाठवला सोड बघितले मी पण ते यअआपलं क्लिक कर ताना बघितलं सगळं नाव नंबर त्यांनी क्लिक करताना, एकदा ते हेच पण चेक कर की जीपी एस कनेक्ट करायला लागते का काय?
नाही, नाही, ते काय कराय त्याचा काय विषय नाही हे हा तू तुझ फक्त अ नाही काय करू नकोस तसले, त्याचं काय हे करू नकोस. फक्त काय तुला ग्रुपला ऍड करायला पाहिजे. आणि ऍड केलं की त्यानी टास्क अ म्हणजे ज्या, ज्या, नंबरला पाठवायचं ते त्या ग्रुप वरन पाठवतात.
हा मग टास्क याल्यात सोड ते हेच. आपलं ट्रान्स्क्राईबच यालात. मला भरपूर या आलात. असतं म्हणजे केलं की लगेच यालात असतं.
हा येतात, येतात, टास्क भरपूर यायला लागलेत येत, येते, होय सेट ते पन्नास पन्नास अ क्लिक केलेस की परत पन्नास येतात.
हा. मग तेच म्हणाले, म्हणजे लई असं हे पण नाही अवघड, नाही आहे असं फास्ट होत.
हा तेच की सोपंच आहे ग सगळं य फक्त आता हे तुला फोन फ्रेंडचा टास्क यायला पाहिजे.
हम्म.
त ते बघतो मी मेसेज करून बघतो सरांना त्या. आज नाही उद्या आज बघतोच मी हे करून.
या फोन फ्रेंडच कस आहे कॉलिंग नुसतं.
हा आता मी तुला कसं कॉल केलंय क नई ते फोन अ फ्रेंड म्हणून असं एक टास्क येतोय, वर त्याच्यात क्लिक केलं कणी. तुला म्हणजे जी म्हणजे जवळची मैत्रिण किंवा कोण असा आहे त्यांच्याकड कार्या अॅप असायला पाहिजे आणि अ त्यांचा नंबर टाकून तू त्यांना फोन लावायचा त्यांना अॅव ऑनलाईन राहायल सांगायचं कार्यावर. आ मी कसं करायला तसंच की.
हा म्हणजे त्यांना कार्य ऍप डाऊनलोड करायला सांगा पाहिजे.
हा तीस कॉल घ्यायचे आणि प्रत्येकी दहा, दहा, मिनिटाच हा. म तुला दहा मिनिटाच्या कॉल ला शंभर रुपये भेडतात तुला आणि जे फुडच व्यक्ती असेल कनी त्याला ऐंशी रुपये भेटतात. तू करणार आहेस त्याला म्हणजे, तो पण तो पण इनडायरेक्टली त्याच पण म्हणजे इनकम सुरू होत. म्हणजे तो पण कार्यामध्ये शामील होतोय असं
मते कार्याच शिवानीला पाठू काय मग?
पाठव की मला का विचारते असं पाठव तिला पाठव, पाठव,
पण तिला पण ऍड व्हायला पाहिजे ना, व्हॉट्सअप ग्रुपला म्हणून म्हटलं ग
नाही तिला आता तू कणी काय कर अ ह कर शेअर कर आणि तिचा नंबर तेन मला सेंड कर. म्हणजे हय सोड तिचा नंबर कुठला आहे काय माहिती ती ऑन कशावर असत्या. आणि तो नंबर तेन मला सेंड कर मग तिझा आणि तुझा दोघांचा पण एकदम सगळं मी पाठवतो हया ग्रुपला
आणि दोन नंबर ऍड करा मग सांगतो.
चालेल.
आणि तू तिला कॉल कर तिच्याशी पण बोल. आणि मला पण करे का हा हा तेच कि ज्या वेळेला येईल का नाही टास्क त्यावेेळेला तिला पण हे कर आणि आता पण देऊन टाक म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनच तर होईल ना
चालू होईल त्याचं होय ग बसून तेवढ करू दे म्हणून
हा नाहीतर एक काम करतो मीच तिला पाठ म्हणजे कस तुझ काय आता फोन अ फ्रेंडचा टास्क नाहीये
होय तुला चालते थोडी माहिती पण देऊ शकतेस तुझ कॉल पण होईल. हम्म
ताे जो जे व्हॉट्सअपचा नंबर आहे ते चालू आहे ना
हाय कि ति जा
ह मग त्याच्यावर पाठवतो गी मी तिला तू पण तिला सांगस असं हाय म्हणून
हम् ती पण जाणार होती बाई तिकड काय केल्या काय माहितीय अजून फोन कराय पाहिजे.
तिचं वा
परवा गेलतो मी एक दिवशी जाऊन भेटून आलो. समजून सांगून आलो शेवटी किती के केलं तर म्हटलं आई बाबा नसत्यात बाई म्हटलं शेवटपर्यंत
कसा काय असंना आपल्याला ढकलत न्यायचं म्हटलं
त्योव तिचा नवरा जरा हय आहे ग पैसे द्यायला बघत नाही.
चिंगट आहे का?
हम्म
चेंगट आहे काय म्हटलं
हा चेंगट असा नाही सोड पण राबतोय आणि आपल फालतूच खर्च करत बसतोय ते गाडी आण कुठं फोनच घे असं आणि तस
मग असं कसं चालेल ग
हम्म मग तिला तेच टेन्शन आहे मग ती पण म हिज्या पहिल्या अंगात मस्ती आहे सोड शिवाच्या ते असू दया म्हणून काय करत. ते आता हॉटेल गाठलेलं सगळा पैसा त्याच्यात जातात पुन्हा केक करून देत होती ती ये घरोघरी आहे.
हा हा
म्हणजे केकच पण छान चाललेलं आणि ते पण पैसे सगळं घरातच द्यायचं मग स्वतःकड काय नाही मग खर्चाला लागलं की मग मागे मागलं की द्यायचं नाही असं करायचा मग काय तर शानेच म्हटलं तू सवय लावल्यास म्हटलं हा आता म्हटलं निर्लज्ज व्हायचं म्हंटलं आता आता तिला तेच म्हटलं निर्लज्ज व्हायच म्हंटलं मागायचं म्हटलं हक्कान
होय की हक काय तिथं मागायला
हम्म आणि चांगला पगार पण होता अगं शाहणा होता त्यान गाडी घेतला ई एम आय वर आणि नखरं करण्यातच गेलं ते गाडी हायच
अगं खरं हाय की मॅच्युअर आहे तो एवढं असं काय
अरे मॅच्युअर आहे खरं काय उपयोग मॅच्युअर असून काय उपयोग आपल्या पोरा बारा बाळांवर खर्च नाही करायच तर मग काय करायचं
मला मधी कॉल केलती सोड ती म्हणजे असंच लई हुशर आम्ही जवळ जवळ तासभर काहीतरी बोलत बसलेलो तास पाऊण तास बोलत बसलेलो असच अचानक मी लावलेलो तिला फोन तर मला सांगाल ती असं झालं तसं झालं मी इकडंच आहे किती दिवस झालं सगळं वांद्यात आहे. सगळं सांगाल ते तिच्या नवऱ्याबद्दल असं करतोय तसं करतोय बिझनेस टाकलेलं सगळं लॉस मध्ये गेलं मी एकटीनच किती रावायचं
तिन जरा सपोर्ट केला असता का नाही आतापर्यंत चांगलं झालं असतं ते अरे ती सगळं जेवण करत होती साधी गोष्ट आहेवे नॉन व्हेज अंडी हा म्हणून तर तिनं घालून दिली ति स्वतःहून पुढाकार घेऊन घेतलेली ग आणि ति सासरा पण जरा हॉटेल चालूते हॉटेल म्हणजे काय त्याचं बारकच आहे सोडं भजीचं तरी पण त्यातन त्याला जरा माहिती आहे ना
हम् जरा बिझनेस मधला माहितीच असते का कुठ काय कं करायचं
आणि मस्त चाललेलं ग आणि तिकड कसं रोड ला साखर कार का नाही ग मग ते उऊसा उऊसाच काम कामगार येतात ना ते गाड्यांवरती ते छान चाललेलं ति ज ती पण आनंदान म्हटलेली एकदा येऊनच हॉटेल वर जेवण वगर रे मस्त करते आवेशिवा आणि आता पण धडपडाय लागले खरं मी म्हटलं जाऊन राहा जा म्हटलं आपलं आपलं घर चार डबं करायची म्हटलं तिथली आणि डबं पण देत होते ती सकाळी पाच डब संध्याकाळी पाच डब होते तिजे द्या विक ह करायचे दोनशे काय सप पाहणे दोनशेला डब्बा देत होती ती एक ड्बा हम्म तसे पाच डबे
म्हणजे किती बक्की आहे राबाळायला लागल माप घट्ट आहे व खरं ती बघ की सपोर्ट करणारीच नाही तिला
अगं रोजचा हजार रुपये काढत होते की मग
मग काय तर डबं करून त पैसा पण काढून आणि शानी फक्त या एकाच चूक झाय काय झाली माहिित काय सगळं तिला ते घरात नाच द्यायच पैसा कमवायचा घरातल्यांना द्यायचा आणि आता लागलं तर महिला कोण देणार
नाहीच की होय हम् नाही ग पण ती आता करत्या म्हंटल्यावर तिला पण थोडं लईना थोडं पाहिजे ना तिच्याकडं ह
कामवाले व नुसतं सासू चपाती भाकरी कराय भाकरी आणि चपाती तेवढंच करायची मला भात किती नाही म्हटलं तर एक पन्नास तर ताट होतात काय नाही स काळ संध्याकाळ दोन मिटई मग भात च चिकनचा रस्सा चिकन अंडा सोलकडी एक असते वखट साध्या चार लोकांच
त्याला मिक्सर बिक्सर केवढा असते मसाला करा ते चिकन शिजवा फोडणी टाका मग
काउंटरवरर बसायचा सासरा मसाला त्यांनी बाहेर
हा मला तेच सांगायची की दोघं सासू सासरा गल्ल्यावर बसायची आणि मला काय मी सगळे इथ राब राब रावायची आणि सगळ हिनेच...
आणि त्यातच तिला राहिलेलं.... पाप उलट्यालय व्हायला लागल्या मग ते इकड आले दाखवायला म्हणून ते.... राहिली वर्ष झालं बघ करेक्ट शिवान शिवा इथं राहिल्या गुंड्या... च्या लग्नाला आली त ती मागच्या वर्षी...
हा
आमच्या दादाचं ल लग्नानंतर झालेलं होते तिझं आहे छान...
हम्म...